हॅलो.
हॅलो.
झाले जेवण?
हो.
स्वयंपाक गेंपाक
स्वयंपाक झाला.
हाव काय? हा आता आल्यात, मुलं शाळेत जातात. तर लवकरच कराव लागते ना स्वयंपाक. हम्म. कितवीला हाईत मुलं?
मुलं काय तिसरीला आहेत तिसरीला.
तिसरी
हम्म. तुमचं काय काय चालू हाय?
काहय नाही आता स्वयंपाक झाला, कपडे गिपडे सर्व काम झाले. आता म्हटलं याच्या नादी लागा.
हा, हा.
आता याच्या नादी लागाव म्हंटल थोडा वेळ जरासक. दोन तीन चार कॉल होईपर्यंत
हो. मग झालं काय तुमचं काही? माझे दहा अजून काही नाही एकच केला होता मी आणि तिकडून आलता. दोन तिकडून दोन तीन आ दोन तीन हा तीन आल ते मला आणि मी एकच केला.
तीन आलते काय? नाही मग तुमचे तुम्ही इकडून केल्याशिवाय पूर्ण होरत नाही ना तो डॅश. मग ते इकडून काही काही उचलले, काही खाली जातात. काही कसं तरी पण ते पूर्ण भरले पाहिजेत ना.
हा आता हा तुमचा झाला, की मला उचल जा.
हो, हो.
बाया उचलत नायत बाई.
हो बाया तशाच करत्यात बाई.
हा तेचं काम झालं की झालं.
हा, तसच आहे ते.
मग
आपलं कसं आहे आता मी अधिक दोन थोड्या वेळाने लावला की अधिक लागते मला.
हाव.
एक एका बाईले दोन वेळी लावला. दोन चार वेळ तरी चालते चार वेळा, हां पाच वेळा चालते.
हम्म.
तीस कॉल आहेत ते.
हाव ना.
हो.
कोणालाही लावले चालतात की काय?
हो ते ग्रुपवरच्या बाईले.
कोणाले बी?
हो‌ ग्रुपवरच्या कोणीही बायला लावले चालत.
हा ना. हा मी तर एकेलाच लावले फोन.
हा
मी तर एकिलाच लावला.
हाव‌ काय? नाही आता लाव जा ना मग. सुरू धीरे, धीरे. धीरे आ
कालच केलं.
चालू केला काल. मग आता हे किती दिवस आहे आणि किती दिवस नाही.
काय माहित आता.
समजते दोन चार दिवस अशीन अशीन आता अजून. मागच्या नाही, नाही मी पहिले फर्स्ट पहिले फर्स्ट करायला मिले दोन हजार रुपये तेही आले. डबलचे विस कॉल केले आधी त्याचेही मला हजार रुपये आले.
त्याचे हजार मला तर एक रुपये नाही आला त्याचा वाटते काय दोनशे रुपये आलते वाटते हा.
नाही मग मला त्याचे हजार रुपये आले काऊन की माये मार्क जास्त असतील ना. कॉल्स हो आहे ना मि हा मिनिट ते बोलायला लागतंय पद्धतशीर, समजा जे बोलायचं तेवढं.
हा बोलायचं हाय ना माझं खाली गेलते. फोनबी कोणी उचलत नव्हतं. मग टेन होती कटत होते
हा मग असं हाय, माले आता लय खाली गेले.
हाव ना.
सा आठ, दहा, सात आठ कॉ कॉल त्याच्या खालीच आहेत.
मग त्याले काही, ते धरत नसतील ना.
नाही ते धरत नाही मागच्या वेळेस अं पूर्ण कॉल झालते माले फक्त दोनच कॉल खाली गेलते.
हाव काय तीस तीस पण
हा वीस होते मागच्या वेळेसचे तीन, तीन खाली गेल ते तीन पूर्ण सतरा कॉल बोलणं झालं.
हम्म हम्म, म्हणजे आपण
नाही मग एखाद्या वेळेस अटके कि नाही रेंजचाही प्रॉब्लेम होतंय, तर थोडे मार्क कमी येतात मग.
हा, नाही ना आपल्याला हे कॉल येतात, ना याचे मार्क असतील ना.
हो हो, आता मी तुम्हाला केला की नाही मला शंभर रुपये आहेत. तुम्हाला ऐंशी रुपये आहेत.
हा तेच त म्हंटला. त्याची असतील ना
मी केला पहिले, मले शंभर आहेत.
हम्म हम्म, हम्म हम्म हम्म. मग आता मी मी लावीला आता हजार आहे.
हाव लाव जाना.
काय हाय पाणी पाऊस तिकडे?
पाणी त आता आज थोडसकच आलं, पण नाही डवरे गेले ना काही गेलं.
हा हो ना अंगही ऑल नाही झालं, असं पाणी आलं.
हा पण ते तेवढंच हे होते ना म चिक चिक होते ना, आज आम च्या रत खतही होतं, डवरही होते, वखरही होता. तीनही एकसार खं होतं पण ते, हे ओलच केलं थोडसं. बाहेर सांगतल्या, त्या डवरेवर माणसही होती.
हा.
ते तुम्ही कुठून बोलता, तून सगुना?
नाही, ना ना पण गाव सांगलंच चालते ना?
हो हो चालते, भानापूर हो.
तुम्ही?
हो, मी लावला होता वाटते कॉल मागं तुम्हाले.
ह ह, कधी? तुम्ही कुठून बोलताय? सुंदळा की वारखेड. हा वारखेड वरून.
मागं लावला आता मी कॉल तुम्हाला वीस कॉलच्या येच्यात.
हा.
हाव.
लावला अशेल ना.
हा लावलाच होता ना, ते ग्रुप वर आले की नाही त्याचे नंबर पहिले लिहून घेतो. मग सुरू.
मग तेलेस करता का तुम्ही?
हा मग ते आता आपल्याला मनात वाटलं, जे जो लागला तो आपला.
मी म्हटलं जे जेंचे नंबर म्हणजे आधी तेले केले तेजेच लिहून
नाही मग कधी लागतात ते कधी लागत नाही रेंजचा प्रॉब्लेम येते की नाही त्याच्यामुळे, हे हो ते त मंग अं जे आले ते आपले मग, वेळेवर.
हा, दिसतंय दिसतंय, हं हं.
नंबर लिहून घेतो ग्रुपवरचे.
हम्म हम्म
काही आता एकादस येणार आहे नई काही जात ना का पंढरपूरले?
नाही बा काय करता पंढरपूरला जाऊन म्हणतात घ्याचे जाऊ, जायचं जायचं. घरचे म्हणातात, जायचं बाहेर.
हो, असं काय. कोणा ना कोणाची वारी अशील.
हम्म तुम्ही नाही जात काय
नाही आमचे इचारा त्या वर्षी चालू दोघही जण जायचं पण आता वेळेवर वेट तोवा न म्हंटलं निगा तुम्ही
हा ना काही द्यायचं होत
आं
पैदल जायचं होतं
काून की वावरा शिवरायाची गडबड आहे की नाही म्हणून मग लय अकातते ना बहती मग तिकडे गेलं की इकडे इस्ताफा पडते पाहिणार कोणी नाही एकटे एक्ट मणसालेला पालक तसो असते
ठीक आहे
हा मग त्याच्यामुळे कसं कोण ना कोणी घरी तरी पाहिजे
अस आहे ते. आता हे केळीचं एक आता एक दोन कटणार आहे का बरी त्याचं काही नाही. के खाली की मग पंधरा हो आहे ना केळी आहे ना आमची आवाज कमी येतय?
माझा आवाजच बसेला आहे कारण अहां
नाही आता आला बरोबर.
हम्म सर्दी तो तेचा असा मोबाईल खाली ठेवला की आवाज येतच नाही त्याचा?
हा
तो कानानेच लावा लागते.
मोबाईल खालीे कानाली जाये
काय म्हटलं
माझा मोबाईल खाली नाही ना कानाले जायना
हो ते म्हणजे खाली ठेवला की नाही ते रेंज कमी जास्त होते. आता फुल बोललं की नाही त्याचे मार्क पूर्ण येतात.
हो ना
मार्काई वर आहे ते मार्काई वर पैसे भेटत तिकडे पराठी आहेत. ते पराठीेचा निंदण डवरे पाच एक पाच सहा एकर पराठी येते.
आठवलं आमच्या इकडे जा जास्त आमच्या इकडे जास्त भाजीपालाच असतो
हो काय?
हम्म
माझ्या बहीणी येत ना तिथं दनापूरली धाकरेच डाकरेच्या घरी विकीच्या घरी
हो काय?
हम्म
हो कुकडे राहतात मग ते
श्याम ढाकरे
हा आमच्या घरात इथेच आहेत म ते
हा विखे
हम्म, हम्म.
इकडेच आहे का तुमचं घर?
हो श्याम ढाकळीच्या इकडे. ह दूर दूर आहे थोडस हम्म हम्म.
म्हणजे या आपल्या टाकी पाण्याच्या टाकीचे इकडेच ना
तिकडे तर बाबा दूर आहे ते.
हा मग तुम्ही तिघे ते तिकडे या.
हा. आम्ही इकडे साती इकडे या गावात. हम्म, हम्म.
म्हटलं काहीतरी रिकाम्यापेक्षा मग सुरु
बर आहे नाही पाणी पावसा घडी
ते बरोबर तीन महिन्यातून येऊन राहिल.
हा.
काय कराय लागते जेवढ्या
जेवढे आले तेवढे बर झाले. तीन महिना दोन हजार हा.
हो नाही तर काय तर
तेच कोण देते?
तेच कोण देत आता तीन मला वाट जे आले ते आता मागले हजार रुपये आले. ते पहिले पहिल्या टप्प्यात कथा जोडल्या त्या त्याचे दोन हजार पूर्ण आलते हा.
काय नाही वाचन चालू आहे.
त्या पुुरतात बाई ना वाचेच्या कथा त्या घरच्या घरी केल्या जातात.
हे बाया उचलत नाही ते मताच आहे आपल्या.
हा ते मताच आहे आपल्या पद्धतीर आपण जा मोबाईल घेऊन बसतो त्यावेेळेस कथा जोडल्या जातात.
हा.
हे आता कसं आहे बाया कधी अ हे करतात कधी कसं. नाहीतर पूर्ण कॉल केले की नई पूर्ण पैसे येतात हे दोन हजार रुपये.
हो.
पूर्ण कॉल पद्धतशीर झाले, की पूर्ण पैसे येतात.
हम्म, हम्म.
ते आता माले मागच्या बारीचे काही कॉल समजा दहा, बारा कॉल चांगले पूर्ण भरले गेले
हा ना?
अन काही कॉल तीन कॉल खाली गेलते आणि काही कॉल लागे काही आर पाच मिनिट, चार मिनिट असे झालते की नाही. त्याच्याच्यानं ते मार्क कमी भेटेल हो तेल.
हो.
तर त्याची वेगळे असतील ना?
काय म्हटलं?
त्याच्यावर टॅक्स लिहिलंय ना कथेच त्याचे वेगळे असतील ना?
अ नाही हे एकत्रच आहेत ते.
एकत्रच हाय काय हे बी?
हो, आता तुम हो एकत्रच ते लावायचे, बोलायचे एकच.
नाही ना आता हे एक लावायची, बोलायची नाही. हे टॅक्स येलाय की नाही आता कथा वाचते.
हो, हो.
हा ते त्याचे पैसे आणि याचे पैसे वेगळे असतील ना ते.
कथा वाचायचा डॅश आला काय? नाही मी पाहिलाच नाही तो मग.
मग ते आहे ना चालू ते केलं मी कंप्लीट आता. हा कॉलचाच नाही लावलं.
मल्ला नाही आला तो डॅन नाही आला बाई.
हो काय मी पाहिला न्हवता.
हो काय?
हम्म.
नाही मग तो डॅश नाही आला.
तो टॅक्स केला मी पूर्ण.
नाही आलं ग्रुपला आला नाही, पण या ग्रुपवरच येते की सर्व आलं तर.
हो, हो. की याच्यात याच्यातच याच्यातच करून पाहिला माझा आला. आमच्या गावातले एक जण आहे ना, सोबत आहेत ना त्याचा पण झाला हम्म.
पाठवता बरं त्याची हे
आता कस पाठवू? बरं.
व्हाट्सअपवर.
हो. अ तुम्ही याच्यातच पाह ना तुम्ही हाव. मी लावू का इकडून? तुम्ही लावते पाच मिनिटं बोला.